हॅलो.
हा आवाज येतोय काय?
हो हो येतय ना हा काय म्हणत होता तुम्ही मगाशी? कपडे शिवायचं
मेहंदी डिझाईन मेंद म्हणजेत तेजं पण कोर्स झालय ना माझं. हम्म ते पण करते मी.
कोणते कोणते डिझाईन येतात?
ह ब्रायडल कर काढते परत सिम्पल डिझाईन काढते.
शाडो वगैरे
हम्म.
हम्म.
ती आता नववी हो येत की त्याला पण जाते की.
बऱ्यापैकी ब्रायडल ऑर्डरला खूप फायद्याच्या आहेता भरपूर म्हणजे एक एक चांगले अ रेंट पण देतात लोक.
हा हा देतात ह म मी सुरुवातीला म्हणजे माझी सुरुवात आहे त्यामुळे एवढं काही नाही घेत. तेवढं काय नाय सांगत.
हा.
कामच हम्म
असू दे पण येते तरी ना. हो म्हणजे कोर्स झालाय का स्वतःच करताय?
नाय कोर्स केलाय.
ओके कोर्सला फी भरपूर गेली असेल तुमची.
हम् एवढं काय नाय.
तरी आहेच की.
म्हणजे जेवढं घातलंय त्याच्या दुप्पटा आपण मेहंदी काढून घेऊन होय निघते.
हो पण सुरवाती सुरुवातीला पूर्ण डॉट लाईन हे खूप त्रासदायक होते लक्षात येत नाही म्हणजे ज्याला सवय आहे मेहंदी काढायची त्यांचं काय वाटत नाही.
होय लक्षात येत नाही म्हणजे मी ते अ माझ्याकडे पुस्तक हायना वही हायना. ह्याचे मग ते घेऊनच जाते त्याच्यात ते खूप छान छान आहेत. मग त्याच्यातलं सांगल ते काढायची.
कारण डिझाईन करायला लागतो मग कुठली डिझाईन काय डिझाईन स्वतःला लगेच लक्षात येत नाही तर असल्या तर आपल्याकडे ते दाखवून करता येतात.
हो तेच करते मी.
हम्म डिझईन आता का मेहंदी ही एक फॅशनच झालेली हा
होय फॅशनच झाल्या.
नाय तर काय.
आणि आता ब्लाउजच तर काय काय केवढं फॅशन आलय आता तर काय आरी वर्क
आरीवर्कला आता भरपूर जास्त डिमांड आहे.
होय होय आरी वर्कला.
म्हणजे खर्या म्हटलं त नाही ज्या जुन्या पहिले लोक जे फॅशन करत होते तेच नवीन होऊन आलेले आहेत दुसरं काही चेंजेस असं वाटत नाही. आरी वर्क हे लोक पहिले हातावर शिवायचे.
हा आता थ्री फोर भाई तेन घालतो की आपण शिवायला देतो ब्लाउज च ते पहिलं होत म्हणे.
सुरुवातीला हो पहिले पहिले होते आता ते फॅशन म्हणून आले पहिले लोक नाय ते फुल ड्रेस असाल्यामुळे त्यांना ते सवयी होत्या.
हा. आणि आता ते नवीन फॅशन म्हणून आता त्रिफोथ बाही.
आता बर्यापैकी कोणाचे हाफ ड्रेस असतात का नाहीये.
होय नाही.
ब्लाऊज पण बघितलेय का ब्लाऊज पण ते आता
कोपऱ्यापत्तरच
कोण्यापर्यंत बर्यापैकी ते म्हणतात की आपला राजेशाही थाटानुसार ते बाहे असतात.
तसं आणि छान पण वाटते नाही तसं.
खूप छान वाटतात साडीमध्ये तर एक एक ब्लाऊज इतके छान
हम्म होय छान वाटते आणि त्याच्यावर आंबाडा तेन घातल्यावर तर एक नंबरच.
आता तर इतक्या डिझाईन आले त्या ब्लाउजच्या बाप रे आणि त्याची शिलाई पण किती आहे एक एक ब्लाउज ची सत चारशे रुपयाेची शिलाई आहेड्रेस पेक्षा महागा ब्लाउज शि
होय होय महाग आहे तीनशे एक ब्लाउजला तीनशे आहे आमच्या इकडं.
ते नॉर्मल ब्लाउज ला.
हा अ अरवी वर्क नाही फक्त कटोरी आणि गळा जरासा वेगळा. मग आर्वी वर्कला तर व होय आर्वी करायचं असलं तर वेगळं प्राईज.
सहाशे सातशे रुपये घेतात हीकडच्या साईडला बऱर्यापैकी. त्यांच आहे ते म्हणतात की एवढी डिसाईड सोपी नाहीये.
हम्म. ते जेनी ज्यांनी करत्यात ते, त्यांनाच म्हणजे त्यांचा त्रास माहीत असते ना.
हो आपण काय फक्त पैसे दिले की झाले.
होय.
नाही पण आता फॅशन भरपूर झालंय. लोकांना वाटते की बाबा शिलाई. काम. शिलाई काम घरगुती सगळे, घरची शिलाई झालेत पण ते शिलाई. काम येते ते त्यांना बरं आहे ते, नाही बाबा चला. ते टेलरकडे ब्लाऊज शिवायला टाका. त्यांना मापासाठी द्या. त्या त्यांनी व्यवस्थित शिवला तर बरं. जरा चेंजेस झाले की पुन्हा आपल्याला वाईट.
आपल्यान येत असल तर, आपण स्वतः स्वतःच पण शिवू शकेल ना घरातच.
दुसरी गोष्ट कापड खराब केलं.
कापड खराब केलं हम हम.
पूर लागण्यापेक्षा ना, स्वतः शिकलेलं बरं असतं.
होय.
मला तर येत नाही ये आणि मी कधी साडी. नेसत नाही
व्हय. म्हणजे घरात तेन असं नेसाय लागते वगैरे.
अहम ड्रेस. म्हणजे सगळे ड्रेसच असतात. साडी कधी तर लाग आताचं बोलीव सगळे असल्या की. हम त्या मुली माग लागलेल्या असतात. आगं आम्ही साडी नेसतोय तू साडी नेस. साडी नेस आता मागे लागलेल्या त्या. साडी खरेदी करायची तू, आमच्या बरोबर साडी नेसायची प्रत्येक कार्यक्र मग साडी नेसायची तू.
हा.
मी म्हंटलं बरं झालं मला शिकवा, अगोदर साडी नेसायला मग मी नेसते. नाही कसा विषय आहे. की बाबा कुठल्या कार्यक्रमात गेल की प्रत्येकांच असतंय. अबा हाज आज ही साडी उद्या, ही साडी ही साडी. एवढ्या सगळ्या साड्या, त्यापेक्षा ड्रेस असला की चला बाबा ड्रेस अडकवला. पण ते साडी नेसण्यात वेळ जाणार. मेकअप करण्यात वेळ जाणार येवढा वेळ घालवण्यापेक्षा.
आणि आल्यानंतर ते काढायला आणि वेगळंच कंटाळा.
ते तर आहेच, पण नाही आता. पहिले क ड्रेसचे जशी फॅशन आलती ना आता ड्रेसची फॅशन कमी केेली. आता साडी फॅशन याय लागली जास्त करून.
होय होय. आता जे तेे बघल ते. साडी वन साईट पदर आणि आंबाडा.
हो आणि जास्ती करून पार्टीवेअरला. पार्टीवेअर किंवा, बर्यापैकी जुन्यामध्ये होत्या का ते. असे म्हणजे जे एजड आजी लोकं होते. ते चोळी टाईप मध्ये काप
हा हा चोळी टाईप. ते खनाची साडी हा खनाची साडी. खनाची साडी.
त्याला खूपच आता जास्त म्हणजे डिमांड आहे.
होय होय आमच्यात पण घेतल्यात. ममी वैनी दीदी त्यांनी
आणि त्या पद्धती म त्यांच हे पण ड्रेस पण खूप छान दिसतात ना फ्रॉक वगैरे लहानपोरीन असतात ते अरे री खूप छान ते दिसतात. एकदम मस्त असा लुक येतो त्याला.
होय.
हमम
आणि ते घालून नथ जरी घातलं तरी लय मस्त दिसते ड्रेसवरच.
त्या साडीमध्ये अजून काय साडी नेसताना पण आहे राजेशाही साडी कासोटा त्या कासोटामध्ये पण तीन चार प्रकार आहे ब्राह्मिक कसोटा
कासोटा साधी कासोटा परत न ते प्लेटांची कासोटा
हे बापण ते खरंच आहे ते आता बऱ्यापैकी बघ मेरीस ला बघते मुलं आपण श ते पण शिकलेत साडी नेसवायला बापरे ब्रायडलला असतात बघा ते नेसवायला वगैरे.
हम्म.
भारी काम आहे ठिके आहे त्या पद्धतीने ते हे पण घेत असतील फी पण साडी नेसवणे जिथल्या तिथे जर आपण हलू द्यायची नाही म्हणल्यावर
होय एकदम परफेक्ट नेसवतात ह.
हम्म मुलींपेक्षा छान.
मुलींपेक्षा छान.
नाही तर मुलींची असते मग आणि आपल्यासारख नवीन अस हो नाही माझे मामा पण काढत होते चूलत मामा. ते पण काढत होते हा रांगोळी तर
हम्म.
रांगोळी म्हणाते पण खूप छान छान रांगोळी काढणारी
होय.
लोक जरी घरात समोर रांगोळी काढत ना तरी पण एकेकांना खूप त्याची हे आहे जे इंटरेस्टेड आहे ते तिथं. अजून काय?
अजून काही नाही बघा.
हॅलो.
धूणार ना? अजून काही नाही आता तुमचे टास्क सात होणार ना?
हो.
हम.
हो हो सात होतील माझे टास्क बऱ्यापैकी
हम्म. अ तुम्ही पण म्हणजे ते तुमचं पण कमी आहे माझं पण कमी आहे आप पण मिळेल त्या वेळीेत परवा दिवशी पत्र पुरा करून घेऊया काय.
चालतं आहे की तसंच आता मला थोडी ड्युटी पन आहे. एशियन पण असतील आणि संध्याकाळी पाहिजे तर संध्याकाळी किती वाजता फ्री होईल?
संध्याकाळी साडेनऊच्या पुढं मी फ्री आहे असेन बघा.
चालतय की त्यावेेळेला मग कॉल करा. मी सांगते, हं तेव्हा कॉल करूया आपण.
हम्म.. काल रात्री मी करणार होते. अ अ ते जेवायला जरास सगळ्यांना वेळ झाला ना... मग दहा वाजल, दहा नंतरन योग्य वाटत नही नय.
मी होते. मी प्रेस होते कारण, चालूच होत, माझं पण आमच नर्सिंग.. त्या महारासट्र नर्सिंग कॉल सेंनसच हे आहे, ना रजिस्ट्रेशन आता पुढच्या वर्षात त्यामूळ.. हा आमाला सिएनइ म्हणून असते. ट्रेनींग त्यांचे पॉईंट असतात, त्यानी ते पॉईंट पूर्ण करायचे असे लेटर आलय.
हा हा...
मग तेजस हो मग ते सीएनई ला कस आहे, सीएनईला म्हणजे लेक्चर असतात. एखांदा पॉईंट घेऊन म्हणजे, बीपीच्या पेशंटची केअर कशी असणार तुमची.. नंतर कोंब्यामध्ये फिशमची केळ कश अस हे जे आपले लेक्चर असतात, लेक्चरर असतात मोठे मोठे ते लेक्चर घेतात. त्याच्यासाठी चाललेलं होतं मग, लेक्चर लावून घ्यायचं हम्म ना, कारण रजिस्ट्रेशनला नंतर प्रॉब्लेम नको ना.
हा हो आपल्या दि... तिकड दुर्लक्ष करून चालत नाही.
नाही चालत, अन ती रिन्युअल येत जर आम्हाला पाच वर्षांनी.
हो, झालंय बघा टायमिंग. हा आ.. आता संध्याकाळीच करू ना.
चालेल. हा हा.. हं